हॅलो...,..... हॅलो हा आवाज येतय का? हो.. झालं का म्हणा तई झुंबागिंबा क्लास लावला का?
हा
हॅलो.. लाव लावला का? जरा रेंज मध्ये ये, रेंज मध्ये जरा.
हो मी ते....
हा...
हूं. हूं. बोल
तर काही लावला का झुंबा झिंबा क्लास कुठं?
नाही झुंबाचा क्लास नाही लावला अजून, कारण मगं सकाळी हा सकाळी होत नाही ना उठणं त्याच्यामुळं मग, सध्या काही ला
तर मग बँक चालू आहे का, बँक चालू आहे का?
हो बँंक सूरू आहे.
कधीपर्यंत आहे?
आता एक महिना राहला.
हो का
हा मग मग क्लासेस ला वगैरे लावीन मग, होऊन जाईल.
हा तू आतापासून जरा ऍड करायचेस नं त्या सरानां,
हो पण ते अप ते ऍड केलीती गं पण मग ते प्लेस नव्हतं ना त्यांच्यामुळं, मग मी पण काही एवढा इंटरेस्ट नाही दिला मला क्लासेस लावायचेत म्हणून.
हो... अ.... हो.
हा
दुसरीकड कुठं पाहायचं असतं नाही तर,
हूं.. बघावं लागेल ना आता, बघतेय... हूं...
तेच म्हटलं, काय होते. तेच म्हटलं किती दिवस झाले, कॉला लावाव- लावाव चालूच होतं नुसतं.
अच्छा!
तेच म्हटलं झालं का जेवण वगैरे.?
जेवण झालं पा ते भगर होता आज उपास म्हणून. आ.... त्यांनला होता पण मी मंग भाजी पोळी ते खाल्लं.
अच्छा अच्छा!
हा
हा. हा. हा.
आधीचं काही नाही, आता एम एससी साठी एक्झाम दिली त्यांना, अठरा तारखेला आहे रिझल्ट.
हा, हा.
हम्म. मग आता बघू, हा रिझल्ट वगैरेला, हा बीएससी झाल आता एमएससी साठी, बीएस सी झालं एमएससी साठी एक्झाम हा.
हो का, तर त्याची सीइटी असते का त्याची?
हो एमसीआर, एमसीआर ची एक्झाम असते सीइटी सारखी.
हो का तर मग सोपी असते का कसं?
नाही हार्ड राहते पण होते ह केलं तर होऊन जाते.
हो का करते का पण तसा कराय सारखा आहे का अभ्यास?
हो केला ना बाई क्लासेस लावले होते ना.
हो का?
हम् अ एम सी आरचे
एम सी आर म्हणजे कशाचे ऑनलाईन क्लासेस कि कस?
ऑनलाईन क्लासेस होते. एम सी आर चे
हो का
हम्म
कोणत्या याची पी डब्ल्यू का कसं?
ते ऑनलाईन लावले होते ना संभाजीनगरचे.
अच्छा संभाजीनगरचे का हा
हम्म
एम एस सी फि बी तशी असेल हो.
हो पी जी पण असते ना हो त्याच्यासाठी यू जी सी नेट द्यायला लागते. अच्छा फीज का फीज काय सात आठ हजार
हो म्हणजे कोर्सची का पण एम एस सी ला लागंल ना.
हो एम एस सी ला समजा जर गव्हर्नमेंट कॉलेजला लागला तर मग फीज द्याची गरज नाही. सेमी गव्हर्नमेंटला लागला तर मग स्कॉलरशिप आली तेच ठेवून घेतात.
अरे
मग आम्हाला जायची गरज नाही तिथं.
हो हो बाई तुवा तर लई खर्चाचं काम काढलं होतं लगे मध्य प्रदेश आणि काय करत होती तिकडे जाऊन काय
हा झालं ना मगं झालं ना लास्ट इयर त्यात माझा भाऊ सेमिस्टर झालं आता दोन वर्ष झाली ना माझी एम एस सी
हो का आणि मग ते कस एक्झाम वगैरे कशी कंडक्ट केली त्याना कॉपी सेंटर घेऊ काही सांगत होते का नाही?
नाही नाही काही नाही असं सांग आधी सिलॅबस देत होते आपल्या असाइनमेंट सारखं
हम्म
ते सिलॅबस देत होते मग पाठांतर करायचं मग पे
बापरे थोडी सूट द्यायला लागत होती इकडचानले.
नाही तेवढी सुट नव्हती. कारण मग ते कुठेही गेलं तरी स्टडी कराचं लागते ना बाई. ते डिग्री घेऊन राहिलेत म्हटल्यावरं.
हा थोडासा तरास लागते म्हणा पण सगळं हिंदीत होतं, मराठीत होतं, इंग्लिशमध्ये होतं.
इंग्लिशमध्ये
इंग्लिशमध्ये का?
हा. आता मॉड्युल पण इंग्लिशमध्येच प्रिंट केलं.
बापरे.
हम्म.
एस. सी. सी तेन
हा. हा. हो का.
रिसबमिशन झालं आता, आणि रिझल्ट यायचं बाकी आहे.
हो का? डिग्री आता मला पुढच्या वर्षी येईलं.
हो पुढच्या या सहा महिन्यातच येऊन जाते. हम्म. झाले ना आता सात महिने, तर होऊन होऊन राहिले. सहा सात महिन्यात येऊन जाते हाव.
तरी बाई त जॉब केला चांगले इन्कम बाजूने काढली असं बंधन लई
हा हं आपल्याला पुरत नाही पण तेवढी.
तूझा लय खर्च आहे व माय तू काही म्हणं.
हो मग आय बाई, जेवढं कम होऊ राहिलं तर मग माणसाची हाव वाढत नाही का, जेवढे पैसे येऊ राहिले तेवढे क
तरी सेविंग करायची, हां, हा, हम्म.
जेवढं माणूस कमवते, तेवढं मग तेले राहणीमाण सुचते ना बाई, तेवढं.
हम्म, हम्म.
ना, असं अस
ते पण आहे म्हणा.
हां. मग बाकी इकडं कधी येतायं?
महालक्ष्मीला येती नाही.
पुढच्या महिन्यात.
हॊ.
हम्म.
वजन वाढलो बाई.
माझं कमी झालं.
कशान?
अ.. ब, सकाळी उठणं होत नाही म्हणलं, पण जेव्हा उठत असतो ना, समजा आता साहारले. सकाळी काही उठणं होत नाही साडे सहा, सात वाजले ना, उठलं की बरोबर माहितीय का, एक घंटा क्लास आहे, अर्धा-पाऊण घंटा. तर नाही का, क्ल हे लावत असतो गाणी, अन ते गा गाणी लावत असतो हेडफोन घालत असतो अन जे झुंबाचे स्टेप आहेत ना युट्यूब वरच्या त्या करत असतो, कंटिन्यू करतो, कंटिन्यू थांबतचं नाही. बरोबर, घाम येतेन इत की माहिती आहे का मी इतकी स्वतः स्लिम समजू राहिली की गल्लीतल्या बाया पण विचारू राहिलं होतं कसं तर काहीच स्कीम हेत.
बापरे! मला तसचं करा लागलं मग.
मग अवा मग तसंच करायच सकाळी उठल्या उठल्या जेव्हा उ ठतो. तेव्हा मस्त हेडफोन घालायचे कानात करायच, कोणाला हजार रुपये द्यायची गरज नाही.
हा कोणता? हा करते तू युट्युब वरची मल टाकशिल व मी ते फॉलो करतो मग
बरं चालतय मी टाकतो, दोन तीन हायेत मस्त मी तर डीजे चे गाणे लावत अस सुंदर मस्त ते घालून सुरू करत असतो. स हो हो हो हो हा नाही कराय शेवटी आपलंच लागत कुठेही गेलं तरी.
हो न माय
फक्त एवढंच की आरशा गिरसा नसते, पण तरी पण आपल्याला आपलं समजत.
हा हा. चांगलं हाय म्हणा थोडक्यात तस तर
हा आ मी तशीच करू राहिली आता, पंधरा पंधरा वीस दिवस होऊ राहिले
हो का?
तुला डानस शिकवला होता का मग त्यांना?
अ हो ना शिकवोलते ना तीन डान्स बसवून तीन
हो का? मला व्हिडिओ टाकजो बरं मग त आता टाकलं नाही, मी पाहिलं नाही. कुठं डान्स गिनस काहीच
केलाच नाही डान्स फुकट गेलं सगळं. अवं काय झालं? तीकड ते हळद लागली आणि हळद झाली की तिथे काय असते? त्यांच्या तिकड डीजेक् म्हणजे मोठा आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या एक वाजेपर्यंत नाचतात म्हणे.
हा.
आन मग तर तिथ हळदीला आम्हाला पोचायला उशीर झाला. आम्हाला वाज ल सात आणि मग आवरू आवरू स्तर आठ आणि मग त्यांच ते चालू झाल. नुस्त धांगाड धिंगा, धांगड धिंगा डीजे चालू झाला आणि मग काय कशाचं काय? आ्ही दोघी तिघीच होतो डान्स करणारे, झाल म्हटल दोघी त दोघी तिघिसाठी दोन तीन दोन तीन मिनीट तीगानी नाही किती वेळा बसत होते तेच्यावर
हां.
कि एवढे जनासाठी तीथ मॅनेज करा बसा, फक्त पाच मिनिटाचे दहा मिंटासाठी आणि बाहेर डी जे होता त्यांचा ते
अच्छा
ह हुं.
हा आसं का? तेच्यामुळं तेच्याचमुळं तेच म्हट टलं मी, मधुराचं पण काही दिसलं नाही म्हटलं स्टेटसदान
हा. हा हा नाही मधुराचं तुला हा नंबर साठ हाय का?
हा घेतला होता ना ते मागं? हू म्हणून हूम् हूम् आसं म बाकी अजून काय सुरू आहे? कस वाटते लग्न झालं तर?
नाही नाही काम अस अस कपतोय.
हो काही नसते बोंबलला बघ मला तर काहीच नवीन नाही राहील मग त मी इकडे काम करतो तिकडे कामं करायची
ह ते आहे म्हणा तर तिकडे थोडा तर आळस करता येईल तुला मग बिचारे
तुला तिथं जास्त काम कराव लागते कारण आईस नसते ना पारलर राहात ते अंगणवाडी राहते तर मल तर कर करणच पड
हा, हा, हा तुला एवढं मग फरक नाही पडणार हो मर मला लई फरक पडला मल पण ना पण कारण आपण काहीच करत होवतो घरी
हा म म माहित आहे ना दीप्तीच ही तसच दीप्ती करत जाय तर मग तिला काही एवढा फरक नाही पडला हो ती फक्त स्वयंपाक करात जाय हे ते म आता तिला जिमेदारी लग्न झालं म्हटल्यावर जिम्मेदारी येेतेन बाई
हा, हा आता कशी चालू आहे तिची लाईफ कसा आहे नवरा तिचा
मस्त आहे सुरू आहे ते तर काय मस्त मनालील गेल ती फिरायला म चाल मी म्हटलं बा मला नवरा नाही आलत अजून मी येत नाही हम्म
दोघात काय करतं आपापली लाईफ पाहिजे
हो नाही त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे होतं पण मग घरी मल मनी चा आल चाल म्हटलं नाही हाव मा बड्डे आहे तुमला सगळे इकडं तिकडच बोलू राहिल बड्डेच विष
ओ हो, हो बाई विशू यू मेनी, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे विश यु मेनी, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मी माहितीे का सकाळपसून माहितीे का तुला कॉल लावायचा कॉल लावायचा अ माहिती काय तुल सकाळ पास त मी तुला कॉल लावायचं पाहाय लागली, कॉल लावायचं पाहाय लागली आणि सादा कॉल बर नंतर ते काही म कामच घऊ राहिले मधामधात, मधमधात मग आता म्हटलं इथ हेच कॉल लातो आणि विसरली तु ते बोलता बोलता काय म्हटलं अरे सेलिब्रेट केला की नाही जाऊ दे ते सांग म्हण
केला आणि बाई मस्त स्टेटस ठेवा म्हणल तू फोन केला
अरे या बर आता दोन, तीन मिनिटांनी सोडशील दोन, तीन मिनिट झाले की ऑटोमॅटिक कट्टते हे
हो
हे ऑटोमॅटिक कटते हे तु मी सांगल याबद्दल तुला जरा असं म्हणजे जरा असं खुल्लं जरा सांगल याच्यावर बोलता नाई येत
हो, हो नाही आदित्य पण आहे ना मग आदित्यचंही करावला लागल एकदा
साहित्य वगैरे हा चालते ना आता व व करून घेशील ना मी तुला सांगतो ते कसं काय आहे त्याच्याबद्दल
बर, बर चालते ना काय प्रॉब्लेम नाही हम्म असंय हो, हो
ह इतक्या आमच्या तर घरचे पन्नास लोक जुडलेत.
हो का. अच्छा, बरं आहे न मग चांगला आहेना.
हम्म, मस्त आहे. काय म्हणते ताई पप्पा.
आई पप्पा आहेत. बरे सगळं चंगे हाल मस्त ते तुझ्या इथून झाड नव्हत आणलं काग ते बारीक पानाच. ते जळालं बिचारे डबल आणाय सानायचं तू तिच जाण नाही होऊ राहिल काही नाही. तू लवकर ये म्हणजे मग मी घ्यायला येऊ शकतो.
अवा बाई तूले काय मम्मी देणार नाही का? तू गेली कि तिथं अवेलेबल आहेस ते मम्मी.
हो पण तरी तू आली की जरा मजा राहते.
अ जाऊन ये तू.